कारल्यास?
काय नाही बबा. बसलोय.
रेंज कम ना वडतं.
रेंज कमीय?
हम्म. हम्म. हाय
हा.
म आणि काय? आपूण गप गणपती पुळ्याला ट्रिप करुया, म्हणतीय मी.
गणपती पुळ्याला?
हम्म.
चालतय, की. आता मे महिन्यात, करूया काय?
पुढच्या महिन्यात करुया, म्हणतोय मी.
पुढच्या महिन्यात?
हम्म.
पुढचा महिना आता, मार्च- एप्रिल येतेय रे. अजून हे सुट प्रेक्षाच गॅदरिंगय त्या पुढच्या महिन्यात.
ते काय एवढं महत्त्वाचा विषय.
हं, पोरगीच गॅदरिंगाय. मग ते गॅदरिंग झाले की, मग सुट्ट्या पडत्यात थोड्या दिवसानं. मग मे महिन्याच करूया की, मग.
मे महिन्यात, आम्हाला सुट्ट्या नको.
का, तुम्ही आता पुढच्या महिन्यातच, सुट्टीवर हाय वय.
मे महिन्यात आता सुट्टीवर हाय.
मे महिन्यातच हायसा वय सुट्टीवर?
हम्म.
बघूया, करूया कायतर नियोजन म
मन म्हणलं पुढच्या महिन्यात करूया. काय झाला बघ कमी.
ह् हा झाला, काय टी वी चा आवाज
नाही, हे मित्राच्या इथं आलतो.
हा, हा, हा, म गणपतीपुळ्याला कसं, गाडी करायला पाहिजे.
आपण किती जण होतोय,, मला तर एक फोर व्हीलर ऍडजस्ट होत्या.
फोर व्हीलर?
पाच जनाच तर नियोजन
मग आपण किती होतोय, आपण पाच जण होतोय. मग एक जण कोणतर घरातलं ग्यायला नको?
कोण घरातलं येणार?
कोणतर मम्मी, पप्पा असं कोणाला तर घ्यायला पाहिजे की. तुमची मम हा, सात सीटरची तर पाहिजे, सात नाही तर नऊ सिटरची करायची मग. म्हणजे सगळीच, म्हणजे बसत्यात ना फॅमिली घेऊन जाऊन आल्यावाणी होतय रे.
हम्म, मग दोन दिवस म्हणलं लई गणित जातय ते
दोन दिवस नाही बाबा, एक दिवसच जायचं, वनडे ट्रिप जायचं.
म, सकाळी लवकर जाया लागल
हा रात्रीच म्हणजे, पहाटे जायचं, दिवसभर म आणि रात्री येतोय की.
हम्म्म.
गणपती पुळे आणि दुसरं काय हाय काय बघायचं मग यायचं.
गणपती पुळेला गेल्यावर रत्नागिरी फिरून यायचं म
हम्म रत्नागिरी
हम्म.
बगायच आम्ही पण कवा गेलो नाही गणपतीपुळ्याला.
गेलोय मी जाऊन आलोय.
तू जाऊन आलायस व्हयं, आम्ही काय कवा गेलो नाही बाबा, गणपतीपुळ्याला कवा गेलो नाही, इकड रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर, जेजुरी हे असलं, पुण्याच बालाजी हे सगळं फिरलंय.
नाही, भारी काम हेज्या आयला, आम्हा, आम्हाला रायगड तेन फिराय मिळायला नाही.
गेले नाही ट्रिपला वगैरे कवा गेला नाही रायगडला?
नाही
आमचे
तिथ जवळ, जवळ, जवळ जवळपर्यंत गेलतो का तिथं जायला मिळल नाही हम्म, दोनदा गेलतो तिथ जवळपर्यंत
हां
कधी आक्ष ह्य कोण ह्यो आपला कार्यकर्ता निक माझा त्यो
हा, हा त्येच्या लग्नाच्या वेळी गेलेला काय?
तिथं जवळ गेलतो, परत एकदा स्पर्धा होती स्पर्धेला एकदा गेलतो.
व्हय.
हं. हं. हं. हम. या आमच्या आम्ही काय ट्रीप मधूनच गेलतो सोड. शाळेत असताना गेलेलो. नववी दहावीला असल मे बी तेव्हा गेलेलो. पण म मज्जा येते हां. रायगड चढायला भारी वाटते. सगळी अगदी- सगळी ग्रुप करून चढायचं. छान वाटते रायगड. तिथलं वातावरण गेलं की अगदी मस्त वाटतं.
हम्म. मंग मी फावडी घेऊन गेलो.
आणि आप, हं. आपण एकदा गेलो की आपल्याला पाय असं दुखत्यात. तीथली माणसं रोज खाली वर खाली वर करतात बाबा. काय. -ला गार अस मट्टा विकायला असत्यात लोक. आंब्या, कैऱ्या- -त्यात विकायला. का - -कडी. असं रोज खाली वर खाली वर करत्यात ती लोकं तिथली. पायऱ्या चढून. घागरी पाण्याच्या घागरी घेऊन वर जात्यात. आणि आम्हाला मोकळ चालायला तवा आलं जीवा - आणि आम्हाला मोकळ चालायला- तवा त्रास व्हालता. आणि तेंनी असं ओझ्झ घेऊन जात होतीत. लई. अ जरा आवाज बॅकग्राउंडला - हं. जरा बाजूला ये कि. आवाज-
हम. गेला बघ आवाज.
हम्म. आवाज लई यायला लागलाय ना म्हणून.
हं. आता गेला बघ. म्हटलं आता काय? काय तर म नियोजन कर मग. बघायला जाऊया आपण मग गणपतीपुळाल्या जाऊन या.
माझ्या नियोजन ठीक आहेत. कारण आपल्या घरातले तयार होत नाहीत. हे महत्त्वाचा विषय या.
हम्म. करायच तयार आता ह्या वेळी करूया सगळ्यांना तयार. होत्यात की तयार. नाही व्हायला काय? काय आपण हाई पाच जण. आपण काय तयारच असतोय.
हम.
बाकीच्याना फक्त एक दोघा तिघाना मोट्याला कुणाला तर दोघांना करायचं तयार.
हम्म.
जाऊन यायचं मग.
त्यामुळे काय हम्म. नाहीतर इकड- इकड तारकर्ली, मालवण प्लस ते देवबाग बीच. हा. ह्यो पण, ह्यो पण भारी ए.
व्हय. ते पण हाय म्हणा भारी खर. काय कवा जाया मिळत- असं सगळं घरात बसून नुसतं जाऊया करू या. तुम्ही म्हणता तस, न्याय नेत कोण नाही आम्हास्नी.
हम्म.
लागतय आता बर फिरायला.
ते काय कसा विषय सांगू इथं- लेबर कामावर जे आहेत ते तरी येत नाहीत बघ.
हम्म. कामावर असणारी येत नाहीत सोड.
काय विषय?
हम्म. बघूया आपण वनडे ट्रिप तर काढूया, नेक्स्ट मंथ मध्ये.
टाइमिंगला तयार होते लोक.
कवा?
मे महिन्यात कोणत्या, दिवाळीच्या टायमिंगला तयार होतो
हा, दिवाळीच्या टायमिंगला होत्यात तयार. तवा पण असते सोड, वेळ असतोय सगळ्यांच्याकड, कामं बंद असतात. सगळ्यांची
हम्म, दुसरा दिवस भाऊबीज भाऊबीज झाली की दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जसे की असं करावं
फिरायला, होय लगेच करायला पाहिजे, होय. तवा पण चालेल, तवा त दोन-तीन दिवसाची ट्रिप काढाय पाहिजे.
हम्म.
ब दिवाळीच्या दरम्यान, दिवाळीच्या ह्याच्यात पिरियडमध्ये रे. म्हणजे तवा कसं वेळ असते ना सगळ्यांच्याकड, मग दोन-तीन दिवसाच्या अस स्टेची ट्रीप काढली म्हणजे बरं वाटते.
हम्म, निवांत. हम्म.
निवांत असते, कामं पण सगळ्यांची बंद असत्यात सगळ्यांना सुट्ट्या असतात, बघायचं मग, तेव्हा मग. हम्म, पैसा पण असतोय सगळ्यांच्याकडं. बोनस वगैरे आलेला असतोय सगळ्यांचा.
त्यामुळ माझ्याकडं पैसे नाहीत असं कोण म्हणत नाही.
होय, असतंय तवा, बघूया तवा पण कायतरी नियोजन करूया मग.
मस्ताक करूया, बघूया याच्यावरच चालू आहे. बाकी काही नाय.
बाकीचं काही नाही, नाही खरंच वन डे ट्रिप काढूया आपण. बघूया असं काय काय, जरा साठवतो मी पण एक महिनाभर, मग करूया.
हू, काय नाय, वन डेला म्हटलं तरी किती खर्च येणार आहे? नुसता गाडी खर्चच येणार आहे.
हम्म, एक म्हटली, दोन हजार तर पाहिजेत , हम्म. दोन हजार तर पाहिजेत की तेवढं, मग तेवढं जाऊन साठवायचं का?
दोन हजार एवढा काही खर्चा येत नाहीे.
एवढं येत नाही सोड, खरं काहीतरी घ्यायचं, करायचं म्हटलं की लहान पोरी संग असल्या म्हणजे जरा काहीत लागतंय की.
हम्म, आता आम्ही दोन दिवस गेलतो गण पतीपुळ्याला, किती रुपये खर्च आला असेल सांग?
तुम्हाला काय, एक हजार भर रुपये आला असेल.
हम्म, तेराशे रुपये.
तेच की, काय पेट्रोल घातला असशीला गाडीत. आणि काय किरकोळ इकड, तिकड खर्च असल. जेवणाचा आणि हेजा.
फुल एनजॉय करून, गेलो रूम बुक केलो, रुम काय पाच् तेे सातशे रुपये काही तरी गेला असता
हम्म.
त्याला तिलंन मग संध्याकाळी प्रसाद खाल्लो, जरा नाश्ता केलो.
हम्म.
म ते ना दुसऱ्या दिवशी सकाळी, सकाळी जरा नाष्टा केलो.
हम्म.
तिथन गेलो रत्नागिरी.
हम्म.
तिथं काय बीच वरती ना आम्ही दंगा केलो गणपती पोळ्यात आदल्या दिवशी फुल एन्जॉय केल दुसऱ्या दिवशी जरा सकाळी ते काय, काय असते जस्की, बिस्की काय, काय
होय ते काय माहित नाही बाबा मला तिकडच कवा गेलो काय माहित नाही.
ते पाण्यात काय, काय असतये? एक मिनटं थांब अ, एक मिनट थांब. मेसेज कशाला याय लागलाय?
हम्म.
एक
काय म्हणाल्यात कोण आहे काय?
आ?
काय झालं?
मेसेज काहीतरी पैशाच्या याय लागलाय.
एक, दोन मिनट बघ, मग काय होतंय बघ. थोडा एक वेळ, कसला मेसेज आलाय दिसतय ना सीन होते ना मेसेज?
एक मिनट.
चालतय बघ मग काय मेसेज आलाय.
एक मिनटं बघुदे.
ठेवू काय मग? बघ तवर झाले दहा
हम्म, बर बर ठीक आहे.
हा बघ मेसेज आणि फोन करतो मग.
ते काय नाही ते मागाचा आत्ता मेसेज आलाय.
हा हा. चालते करतो आणि फोन.